हॅलो
हॅलो
हो
हॅलो हम्म जेवलीस? जेवलीच काय जेवलीच काय
आवाज येतोय काय?
येतोय येतोय, जेवलीस जेवलीस काय? जेवलो बाई जेवले जेवले
काय चालु आहे
आज सकाळी,, काय नाही आज सकाळी हेला गेलतो बाळूमामाला मग बाळूमामाच दर्शन झालं छान झालं बाळू मामाला गाडीवरन
वा वा वा वा
टू वहीलर हम् आज आमोशा अमाेशा आहे आज
होय जाता का दरवर्षी दरवेळी अमाेशाला
होय दर होय दोघं जण जातोय आम्ही दर दर आम
नवरा बाईको अरे र वा वा वा वा वा चांगली गोष्ट आहे मग
तखंड येऊन तखंड येऊन मग फैफ केला.
हम्म
स्वयंपाक करून
दर्षण छान झालं गर्दी होती. गर्दी होती भरपूर भरपूर गर्दी होती.
कारण तिकडं गर्दीले लोक जातात तिकडं.
हो गर्दी असते. होय होय कर्नाटकातलेले लोक येतात बाई.
हो काय न ला लाईनीत ना दर्शन घेतलं सा? होको बाई पाचमजती? म तेवढंच चढा
पाच मजली राई
होय खाली चढून असं ते गोल गोल पधरा ते मग ते येऊन मग आहे प खालच्या मजल्यावर आणि खालच्या मजल्यावर पधरा सह ते गोल वेड ते गोलल् वेड. हम् मग पंधरा तीस पं पंधरा चक साठ. ते सठ
हम् हम् बरं बर
पाच वेळा दिलं तर
आणि, होय काय. मग काय घेऊन गेलेलं आ सध वाला ठीक आहे.
आम्ही काही नारळ विरळ असलच किसणारार अगरबती
असं कोणाच्या ओळखीनं असं तेन असं लवकर दर्शन मिळते तिथं?
नाही नाही वआयपी आमूशला आमूशला वीआय पी दर्शन नाही.
बंद
इतर वेळी हा इतर वेळी गेले की दर्शंगी देतात वी आय पी. खरं आमोशाला देत घेत नाहीत वी आय पी दर्शन बंद केले. हम्
ओक
कारण का लई लई जाण येतेत नाही असं. त्याच्या त्याच्या माय मी घेवते. हम्
हो आज आज काय काय केलासा तुम्ही?
आज म्ही काय जेवलो, खाल्लो, पिलो बस
हम्म हम्म
अ
आणि काय?
त्या
म आल्यावर, आल्यावर स्वयंपाक केला, हम.
ह
हॅलो?
हा, बोल कि. काय म्हणतीस?
आल्यावर स्वयंपाक केला, चपाती भाजी, आमटी केला, चपाती भाजी केली.
हम. हा हा. ह्म, भेंडीची भाजी
भाजीची रेसिपी सांग.
भिंडीची व्हय? हा हा. भेंडीई ई धुऊन घेतली पहिला
हा.
धुवून पुसून, मग चिरलं, मग कांदा टोमॅटो त्यात चिरला मग त्यात हळद, जिरं-जिरे, मोहरी घातलं. त्यात सगळं एकत्र केलं आणि मग गॅसवर ठेवलो. ह्म आणि ह्म मग त्यात जरा लसून-लसूण चेचून घातला जरा आणि शेंगदाण्याचा कुट घातला.
बरं-बर, बरं-बर आणि काय केलंस?
पाच पाने कावरून आणि मोडाची आमटी, पटकीच्या मोडाची आमटी ह्म.
होय का? मग
काय?
आणि काय, नवीन प्रकारची भेंडीची भाजी केलतीस?
ह्म. ह्म नवीन प्रकारची भाजी. सगळं एकत्र करायचं आणि तेच की सांगाल नकोय भेंडी चिरली त्यात लगेच कांदा टोमॅटो चिरला कोथिंबीर चिरवून घातली, जिरे घातलेय, हळद हींग, मीठ घालून सगळं मिक्स केलं आणि गॅसवर ठेवलो. ह आणि त्यात मग सब्जी मसाला घातला. सब्जी मसाला घातला त्यात जरा.
हम्म हम्म.
चटनी मीठ घालून शेंगदाण्याचा कुट घालून, वय छान लागत एकदम.
होय.
मस्त घालते या.
हम्म.
मस्त छान झालते छान एकदम हम्म.
फोन आलेल काय?
कागोचा फोन आलताय कि.
होय काय म्हणतोय बरं आहे काय?
काय म्हणतोय आजी आजी म्हणतोय तो काय. अज्जी म्हुण हाक मरतो.
होय आज्जी. टाईम चालू हे हा हा. होताच हम्म हम्म. बर बर बर.
चहा पिणार काय म्हणतोय.
हम्म हम्म हम्म हम्म. चांगलाय की मग चहा वगैरे काय पि तोवय तू स्वतः
चाहा नही दुध पिते.
हम्म. कधीयायचीग आता गणपतीला कधी येणार इकडं.
खोटं खोटं कप घेतोय काय आणि चहा पाहिजे काय विचारतोय सगळ्यांना.
गणपतीला कधी येणार?
गणपतीला येणार आहेत की स आता ऐला येणार आहेत. पहिला रक्षाबंधन ला.
हा हा रक्षाबंधनला यायचे हेत वय. हा हा ह मकाय नाही दीदी येनार का रक्षा बंद नला.
दिदी नाही ददी तिकडं दिदी तिकडं बोलणार आहे काकाला.
होय का हम्म हम्म हम्म रक्षाबंधनला.
रक्षाबंधन ला होय.
मग काय नाही तिकड मग काय स्वयंपाक करून बोलवणार हे का नाष्ट्ता.
काय करते आता तिचं आणि बहीण भाऊ आपण काय
श्रावन महिना हा वेजस कराय पाहिजे जेवण.
हम्म हो.
नाॉन वेज काय नसते नई
नसतेस.
तुम्ही पाळतायस श्रावण महिना.
आम्ही सहा महिना पळते बाई पण गणपती गेल्यानंतर खातोय आम्ही.
गणपती गेल्या गणपती बसवल्यापासून पाहताय स का.
होय.
होय.
पहिल्यापासून.
पहिल्यापासन म्हणजे घरातली आधी सगळी पाळत हो तितके तुमच्या.
व्हय व्हय सगळेच पाळत्यात हम्म.
त्यात बई आणि काय मार्गशीिष गुरुवार करताय स काय.
मार्गेशी म्हणला गुरुवार करतोय श्रावणातले सोमवार.
पावणातले सोमवार किती चार करताय सका पाच म्हणजे ईथील तशे.
येईल तसे करायचं व्हय सोमवार होय. सगळ्या देवाला जायचं. सगळ्या देवासनी
तेन असतय ना
एक -एक करतेत बाई. अण एक -एक करत नाही.
सोमवार अमवशेचा गुरुवार काय म्हणतात बाई करायच नसतय.
होय बाई ते करायचं नसते म्हणतात. देखील करतात. आम्ही आलतु रयनी अमुशा सकाळी संपली. किंवा संध्या संपली. करतो बाई आम्ही. माझा काय कायमचा सोमवारे खरं.
होय हम्म हम्म. मग काय बरंय तुम्हाला. काय एवढं वाटत नाही. कणी. सोमवारचं काय वाट त नाही ग तुम्हाला. हम्म कारण आ आन्या स्थीथी आलेलीच असतेय.
आलेलच असतय. कायच वाटत नाही आम्हाला. हम्म खरं श्रावण महिन्यात छान वाटत नाही सगळं. देवधर्म श्रावण महिन्यात
छान वाटतें. तेव्हा कसे सगळे सण वार असतात एकत्र.
जरा पुस्तकं वाचायची. कुठलं तर हे. मी
बेंदूर झाल्यावर सगळ्या सणांचा लेंडूर सुरूच.
न चालवते आता बघणारे. श्रावणात एक कुठलं तरी पुस्तक घेणार वाचायला. वाचायला पुस्तक घेणार गे.
होय पुस्तकं घालतात बाई एक- एक.
होय.
आमची पण आजी वगैरे घालायची आधी. आम्ही पण वासतोय.
काका पण पहिलाहीनी करत होता की. काका पारायण करत होता की ग.
होय कशाच?
अ काय ते. गजानन महाराजांचं.
गजानन. होय काय चांगली ग त्यांचं पण लय चांगलं असतय. आमची ती एक दुसरी आजी हायकीनी ती पण करायची.
हो हो. पहाटे उठूनयनी चारला उठ सहा ते सकाळी अकरा पर्यंत पूर्ण पुस्तक वाचला. एक दिवस. चार. होय. आंघोळ केलात
पोळ्या वगैरे तेन असते ना. ते काहीतरी त्या दिवशी वाचायचं असतय ना ते. कुठला पण एक वार धरून वाचलं तर चालतय काय त्याच.
होय होय. नाही गुरुवारपासून चालू करायच ते. वाचायला. हो.
म्हणजे असं काही नाही. मग त्या दिव त्या वेळेला त्याच्यामध्ये अस आता काय श्रावण महिना असतय. त्यामुळ नॉनव्हेज नस ते पण इतर टामिंगला जर वाचायला घ्यायच असल तर, नॉनव्हेज खालं तर चालतंय?
पुस्तक वाचताना नेहमी पाच दिवसाचं सात दिवसाच पारायण. पाच दिवसाच सात आणि मग एकवीस. असं तुम्हाला कुठलं पाहिजेल ते करायचं मग एकदा काकानं पाच येज केला नंतर सात यच केला सात दिवसाच एक एकवीस दिवसाच केला आणि एकदा काय केला एका दिवसाच केला. एका दिवसाचं पण करतो!
एका दिवसात किती वाचायचे अध्याय सगळी मग उठलं तर चालते मधी वा रूमला वगैरे
नाही नाही त्यो उठला नव्हता बाय काय उठलाता काय कुणास ठावं खरं... तेन पहाटे चार काय पाच ला उठून केलता! चार पाच सहा सात आठ नऊ दहा
हम! म्हणजे बाथरूम आपल्या वगैर सगळं आवरून बसायला पाहिज कणी निवांत मधी पाणी वगैरे पिलं तर चालतय काय मग
तिनं काय केलता काय माहित नाही खरं केलता बाई
बरं बरं
ह त्येजी छान व्हय त्याच चांगलं म्हणजे पहिला पण त्याला दत्ताची लई हे हाय
दत्ताची ओढ व्हय
चालतंय चालतंय... कर मग आणि परत आवरतो जातो ठेऊ काय
ठेवं ठेवं ठेवं ठेवं